हा आहे बोल काय म्हणतेस,
तू रिझल्ट बघितला का.
नाही ना काय झालं लागला का रिझल्ट?
हो ना आपला रिझल्ट लागला मी आत्ताच बघितला.
बघाव लागेल मग माझा काय लागला तुझा काय लागला?
मला तर डिस्ट्रिक ामिळाला आहे नाही ना मला ना तुझ रोल नंबरचा ना मी कन्फ्युज होती म्हणून म्हटलं तुला एकदा कॉल करूया.
अच्छा मग तर पार्टी पाहिजे मी पण माझा चेक करते.
हो हो पटकन चेक कर तू. नाहीत हो ओके ओके थांब मला ना तुझा रोल नंबर सापडला मी चेक करते.
हो हो कर चेक.
अई कॉँग्रॅच्युलेशन्स तुला तर नाईंटी पर्सेंटेज आहे.
अरे वा आपलं दोघींच भारी झालं यार.
हो ना बरं झालं चल आता पार्टी मला तुझ्याकडून पाहिजे.
अच्छा एक काम कर मी तुला पार्टी देते तू पण मला पार्टी ति बोल कुठे जायचं.
डन चालेल तुला कधी वेळ येते सांग तू कधी येते मामाच्या घरून इकडे
अम मी तर काय आज संध्याकाळी येणार आहे. मग उद्या जाऊ हवं तर आपण
ओके चालेल उद्या तुझी पार्टी, परवा माझी पार्टी,
हा कुठे जायचं पहिले तर, आपण मस्त पाणीपुरीच खाऊ.
मग आपला फेवरेट आयटम आपण काही सोडणार आहे का
हो ना इतकं टेन्शन होत रिझल्टच तर ते पाणीपुरी वगैरे काय मी तर काही खाल्लंच नाही
मला तर पप्पांनी सांगितलं होत तुला जर एटी पर्सेंटच्या पुढे जर मार्क्स मिळाले तर तुला मी एक स्कुटी घेऊन देणार
अरे वा अरे वा अरे वा चांगलं झालंम् मी इकड पुण्यालाच घेणार तू कुठे घेणार
हा मी पण बघणार आहे नाशिक किंवा पुणेच
अच्छा मग पुण्यालाच घे ना आपली मज्जा राहील आपण दोघी सोबतच राहू
हो चालेल ना मी आता फॉर्म भरताना तसं टाकते
हा मला अस पण जेवण नाही बनवता येत मग तू तर छान छान जेवण बनवते
हा मग तुझी मग मला तुला पार्टी नाही दवा लाग तुझी रोजच पार्टी असेल ना
नंतरच आहे ना आता आपण रिसेंट सेलिब्रेशन करायला पाहिजे ना
बर बरं आली की मला कॉल कर नक्की
हो आपण पाणीपुरी खायला जाऊ अ त्यानंतर आईस्क्रीम पण खाऊ आणि अजून थोडीफार पोटात जागा उरली तर आपण मोमोज पण खाऊ
हो ऽऽमला पण खूप दिवसाचे खायचेऽऽ
मला तर डॉक्टर ओरडून ओडूनच हे करतो मी कधीच खाल्ऽऽ नाही पण आता आपल्याकडे चान्स पण ऐ सेलिब्रेट करायला घरचे पण नाही बोलणार ना.
ह,, ते तर आहेच.
हम्म,
हो, ना रेशमा न त्यांचा काय रिझल्ट लागला काय माहिती,, त्यांना तर अजून कॉल पण नाही केला मी,,
करून बघायचा ना.
अग आधी मी तुलाच केला,, मला तुझी पहिल्यांदी आठवण आली.
अरे! वा!
चला बघूयात.
हा ऽऽबाकी आपल्या क्लासच काय हाल य काय माहिती,, कोणाला किती पडले कोणाऽऽ णाला किती,
हो ना. आता रिझल्ट आणायला गेल्यावरच कळेल,,, हम्म. ते पण आहे,, आता
बाकी काय म्हणतेस मग,, जायचं का कुठेतरी फिरायला वगैरे काहीतरीऽऽ एन्जॉय करू मस्त कोणी अजून ऽऽआपल्या ग्रुपमधून येईल तर,
हो चालेल ना आपण येना ग्रुपला मेसेज करूया, म्हणजे समजेल.
कसं रिझल्ट लागल्यानंतर सगळे जण इकडे, तिकडे होऊन जातील म परततेऽऽ भेटतील सर्वे लोकं म त्याच्या आधी आपण मस्त एक ट्र्रीप मारून येऊ.
हो ना कोण कुठे ऍडमिशन घेतं माहत नाही.
हम्म,
चालेल आपण नक्की करू प्लॅन.
हो. बाकी, अजून काय म्हणते?
तुझी मामाची मुलगी पण होती नाऽऽ?
हो, ती पण झाली पास.
अच्छा, हम्म, हम्म
सेव्हनटी, सेव्हंटी फाईव काहीतरी पडले तिला
अच्छा, चांगलेत तिला पण मग
मी उद्या शॉपिंगला जाणार ऐ, तू येणार का सोबत.
हो चालेल ना.
हम्म, मला काही कपडे वगैरे घ्यायचेय मग मी इकडून परत पुणे जाणार ऐ ना, मग माझ परत जाणं होणार नाही. म म्हटलं शॉपिंग वगैरे करून घ्यावी इकडूनच, आणि तू सोबत येशील तर मग अजून एकदम वेल अँड गुड असेल,, थोडं चॉईस वगैरेचा पण फरक पडतो ना.
हो,, आणि माझा पण शॉपिंग करायचीच होती. माझ्या पण माव भावाचं लग्न ना,, तर तू असली तर तेवढंच मला
हां, ते, ते, एकमेकांना चांगलं सजेस्ट करतायत. तर, असं सोबत असलं की काय घ्यायचं?
हो ना, घरच्याांसोबत गेलं की त्याची न आपली चॉईस मॅच होते.
मॅच नाही होत,, आणि त्यांना सारका कंऽऽ ळा पण येतो आपल्यासोबत फिरायचा, हे आपण फ्रेंडस, फ्रेंडस, असलो की? कस, हे नाही पटलं तर, ते दुकान असं आपण फिरत असतो. ते लोक त नाही करत, नाही घ्यायचं म्हणजे घ्यायचं असं होतं ते.
अग सध्या ऊन पण खूप आहे ना, त्यामुळे सर्व जण
हो ना. माझ्यासोबत तर घरचे कंटाळाच करता, यायला ऊन असो, वारा असो, काही पण
तेच ना, मग आपण असं करूया तू हो ना, असं करूया तू ये आणि उद्या सकाळी मला मग दहा वाजेला भेट, आपण दहा वाजेला थोडं लवकरच जाऊ उन्हाच्या आधी म्हणजे कस, आपल्याला फिरता पण येईल, तिथे पोयला ला
हो, मग मी एक काम करेल, मी माझी स्कूटी घेऊन येईल, मग आपण म तुझ्या घरी आली की, मग आपण दोघस स्कुटीने सोबत जाऊ, हम्म
चालेल, सध्या रस्त्याची काम पण चालू
हो खूप फिरून जावं लागत. प्रवास वाढून जातो.
हम्म तुझी गाडी असली की, आपल्याला डायरेक्ट दुकाना जवळ जात
हो, आणि जि जिथं पटलं तिथं, फिरता पण येईल ना आपल्याला.
हो मला एक दुकान? पण माहितीय, तिथे खूप छान छान आता सध्या सेल पण चालू आहे. आणि नवीन कलेक्शन पण आलेले आहे.
हा, हा, बघू ना, जाऊ हम्म हम् काहीतरी नवीन पाहिजे, सारखं, सारखं, तेच, तेच, आणि परत असं पण नाही पाहिजे, काही कपडे नाही का? ते कॉमन होऊन जात खूप लोकांच्या अंगावर तेच बघायला भेटतात. काहीतरी नवीन पाहिजे.
हा मला तर कोरियन पॅनट, वगैरे, असंच बघायचं म्हणजे? त्यामध्ये कम्फर्टेबल पण वाटत. आणि आता जीन्स तर नकोच वाटत.
हो ते गरमी पण खूप हो
हो ना
हम्म थोडस काहीतरी कॉड सेट वगैरे असं काहीतरी घेऊ
तू त्या दिवशी स्टेटसला फोटो टाकलेलं होता ते टॉप्स घेतलेले तर बघतो
हम् हो का मी ते इकडूनच घेतले होते आपल्या गावामधून
अच्छा आपल्या गावातच घेतले होते का
हो खूप जणांना आवडले ते
हो खूप छान आहे
चे पण होते आणि खूप कम्फर्टेबल पण आहेत ना
ह आहे म्हणूनच कस उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल
हम्म
ह
ते दुसरं काही घालूच नाही वाटत तसं सिंथेटिक वगैरे कॉटन वगैरे ठीक वाटतं किंवा टी शर्टस वगैरे मी तर तसच घालून जाते ऑफिसला
हो ना मला सजेस्ट कर ना मी लग्नासाठी काय घेऊ आता
तुला कसा लुक करायचा आहे वेस्ट न करायचा की कसा करायचा
मला हळदीच्या दिवशी वेस्ट नाही आणि लग्नाच्या दिवशी ट्रॅडिशनल करावं वाटतंय
अच्छा मग तुला हळदीच्या दिवशी वेस्टर्न करायच तर तुला म्हणजे असं इंडियन आउटफिटमध्ये असं लेहंगा वगैरे पाहिजे की मग असं ते वेस्टर्न मध्ये ते साडी पण येते बघा आता. अ रेडी टू ड्रेप असते ती नुसती घालायची अस ते, ते पण एक वेस्टर्न मध्ये ते पण ट्रेंडला आहे किंवा मग, तेच आता ते लेहंगा वगैरे पण घालतात आणि परत तू येलोच कलर घालणार आहे का?
नाही माझं चाललंय लाईट ब्ल्यू वगैरे अस कॉनट्रास्ट कलर घ घ्याव म्हणजे कस छान वाटत सगळे यलो यलो घालतील ना.
हो मला पण ते कन्सेप्टच आवडत नाही ते नवरदेव नवरीचं ते. अ दिवस असतो त्यांचा त्या हळदीचा दिवस असतो मेन आणि ते ट्रेंड लावून दिलाय सगळेच पिवळे कपडे घालता. हो. आणि ते काही असं कलरफुल पण नाही वाटत ते ते कसं ते फक्त नवर देव नवरी पिवळ घातलेलं असत की मग ते वाट त पण कि त्यांचाच दिवस आहे त्यांचीच हळद आहे आणि, हल्ली तर असं होत की काही लेडीज इतके ओवर्हर रेडी हुन जात की ते नव्हरी कोणती आणि ते अ सा म्हणजे ते वराडी कोणती तेच कळत नाही अंतरच कळत नाही.
खरंय म्हणून मला सिमपल लुक करायचा आहे आणि डिसेंट सर्वांपेक्षा वेगळा.
हम्म. मग तू काहीतरी अस लाईट ब्ल्यू मध्ये तू अस वेस्टर्न साडी वगैरे मध्ये बग किंवा मग तुला लेहंगा वगैरे घालायच असेल तर त्याच्यात पण तुला कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटून जाईल छान आणि जर तुला वेळ असेल तर इकड पुण्यात ये. पुण्यात पण खूप सुंदर आहे अन जर तुला जमेल तर तू सुरत वगैरे जा तिकड ड टेक्स्टाईल मार्केट आहे तुला जसं पटेल तस भेटेल तिकडे.
होन. चल आपण आता उद्या भेटल्यानंतर बघूया जर नाहीच आवडलं तर दुसराच प्लॅन करावा लागेल मग.
हो. आपण उद्या तसं फिरू.
कर मग हो हो आणखी कर कॉल मग उद्या भेटूया आ.
चालेल चालेल. बाय बाय. हम्म. कक